हॅलो!
हॅलो!
हॅलो, हा आवाज येतोय काय?
हा येतो येतो!
हम्म, चहा पाणी झाल का?
चहा आत्ता घेतला तुमच झाला का
हॅलो हा घेतला आत्ताच, तुमचं झाल का? झाला का नाही तर या चहा घ्यायला
हा काय करताय
काय नाही बघा आता स्वयंपाकाची तयारी तुमचं काय चाललंय?
आमचं म आता आवरलंय स्वयपाकच तयारी करायची.
होय का अच्छा अच्छा मग? बाकी काय म्हणताय?
बाकी निवांतच आहे तुम्ही काय म्हणताय?
आम्ही ठीक बघा.
हा तिकडे पाऊस वगैरे आहे का? हा इकडे पण ऊनच आहे.. आम्ही इकडे इचलकरंजीमध्ये तुम्ही
आम्ही सातारा.
हा
मला वाटलं साताारत राहत म्हणून मी म्हटलं अ, अ
इचलकरंजी मध्ये राहतय आम्ही
ओके, ओके अच्छा, अच्छा मग आहे का तिकडे पाऊस वगैरे
नाही इकड पाऊस नाही आहे इकड पण ऊनच आहे आता
आत्ता ऊन आहे मध्यंतरी बराच पाऊस होता.
होय मध्यमंतरी भरपूर होता ह
पाऊस असतो माहितीच आहे ना तुम्हाला आणि साताऱ्याकडे पाहण्यासारखं पण बरंच काय आहे.
होय, आम्ही आलो होतो एकदा कॉलेजच्या ट्रीप साठी सातारला.
हम्म आता आमच्याकडे या.
हा हा, येऊया की.
म्हणजे साताराच्या येथे भागण्यासारखं खूप काय आहे यवतेश्वर आहे.
होय.
हम्म म्हणजे कास तररी इथे इथून खूप जवळ आहे सज्ज सज्जनगड आहे ठोसेगड आहे.
होय भरपूर काय काय साताला बघायला.
ऐतिहासिक बरेच काय काय ठिकण-ठिकाण आहेत. बघण्यासारखे अ तापोळा आहे सगळं जवळच आहे ना इथून आहे आहे पण जवळ आहे चांगलं.
हो.
इकडे जरंडेश्वर आहे सगळं आहे, आहे. अन अन हो अंश सात डोंगराच्या मध्ये ना सातारा त्यामुळे. एकतर पाऊस आहे बराच थंडी पण बरीच
होय सगळं पाऊस पण भरपूर असतंय आणि ऊन पण भरपूरच असतं.
ऊन पण भरपूर असत इकडे असत म्हणजे पाऊस. एकदा लागला की लागलाच.
हा हा एकदा चालु झालं की मग बंदच करायचं नाही असं असतं ना.
बरोबर आहे सगळेजण तेच म्हणतात कि सातारामध्ये. हम्म ही खूप आहे म्हणजे सात त सिटीत आणि मुख्य कस आमच्या इकडे ह नाहीये. असं असं काय ते उतार आहे ना. सगळा त्यामुळे पाणी साठून राहत नाही असं इतर. इतर ठिकाणसारखं कसं पुणे मुंबई सारखं वगैरे ते हे होत नाही म्हणजे त्या ते म्हणजे असं पाणी साठवून राहत नाही पूर तर येतच नाय. आणि कितीही पाऊस पडेल, हा
पुराचं प्रमाण जरा जास्त आहे ना.
हो तुमच्याकडे तिकडे
हो होय, सांगलीच्या घरच येते आपल्याच्या आमच्या इथ नाद्यात जवळ आहेत ना, त्यामुळे जरा पुराचं प्रमाण
बरोबर आहे, ऍक्च्युली कसं आहे अ तुमच्याकडे अ पाऊस चांगली कोल्हापूर तुमच्याकडे एवढा नसतो, म्हणजे असतो तसा पण काय म्हणजे ह्याच्यामुळे, काय म्हणतात ते, म्हणजे त्यांना त्यांना पाणी, पाणी हे झालं क नाही वाढलं का नाही मग ते पाणी हम्म झरनाचा पाणीही करायला लागतं, म्हणजे पा पाणी जास्त झालं झरनाला तर तर मग विसर्ग करायला लागतो आणि नद्यांना तोडलं जातं मग ते नद्यांच्या काठच्यांना पूर येतो ऍक्च्युली तसं कर ते काय मगदी काय हे नाहीये ते.
होय पाऊस जास्त नसतो पण वरूनच पाणी असताना वरती पाऊस भरपूर अस
त्यामुळे ते जे म्हणतो का नाही, आपण धरणाची पातळी वाढली, प धरणाच्या काठच्या गावांना पूर आला, ते ऍक्च्युली हे
हो, हम्म
हाय की तू
हो-
तुम्ही तुम्हाला मग किती मुले वगैरे आहेत?
नाही नाही मी ग्रॅज्युएशन झाल्या अजून माझं लग्न व्हायचंय.
ओके ओके असं आहे का अच्छा अच्छा होय का? मला माहित नव्हत, माहित नव्हत मला मला एक मुलगा आहे.
हा.
हम्म एकच आहे मुलगा.
आणि शाळा वगैरे
अ नाही, तो याला आहे कॉलेज ला अ डिग्री ला फर्स्ट इयर ला ठीक आहे आता त्याची एक्झामच चालू आहे. हलाय, सीएस ला आहे, कॉम्प्युटर सायन्स ला आहे. हम्म, इथेच आहे.
हा साताऱ्यामध्ये भरपूर आहे कॉम्प्युटरचा. आयटी कंपनी, भरपूर आहेत ना.
हा आणि अम तसं थी अ म्हणजे साताऱ्यात ही पण आहे. शिक्षण पण तसं चांगलं आहे आणि मुख्य म्हणजे अजून तर इकडे एवढा रा हे चाल ट्रॅफिक चा एवढा रश नाहीये.
होय ट्रॅफिकचा इशू लोकल ला जरा भरपूर आहे.
आहे आणि लोक म्हणतात, तिथं खूप म्हणजे असं निसर्गरम्य वाटत. खूप शांत वाटतं सातारा मध्ये असं असं हे वाटत नाही असं पुणे मुंबई सारखं असं खूप हे ते वाटत नाही, खरंच म्हणजे आणि तसं अजूनही वातावरण थंड असतं साताऱ्यामध्ये. ते ह्याच्यासारखं नाही अन तू तुमच्याकडे पण असतच हे.
आमच्या इडे एवड नसतं पण, उन्हाळ्यात जास्त गरम वगैरे होत ना.
होत का आ अरे वापरे हो का बग मग तुम्ही कोण, कोण राहताय
आणि हो आई बाबा आम्ही चार बहिणी आम्ही अनेक भाऊ आहे
चार बहिणी आहात तुम्ही?
होय.
अरे मग बाकी च्यांचे लग्न झाले?
नाही, नाही बाकी माझ्यापेक्षा लहान आहेत सगळ्या
हो का? चार बहिणी हो का आणि भाऊ पण लहान आहे का? हो का अच्छा, अच्छा मग इचलकरंजीत प्रॉपर इचलकरंजीत राहता पहिल्यापासून
होय, पहिल्यापासून प्रॉपर इचलकरंजीत च राहतं.
अरे वाव! छान छान, तुमचं नाव सलोनी का?
होय, सलोनी नाव.
अरे वा छान, छान नाव आहे ते तेच म्हणलं एकदा आमच्या सातारा झालात तर, परत तुम्हाला सारखंच यावं असं वाटेल.
हो एकदा येऊन गेले सोडा सातारला
ह तेच की नाही, नाही सारखंच यावं असं वाटेल कारण काय आहे म्हणजे छान वाटतं राहायला, आणि जस उतारे म्हणलं का नाही मी. कितीही पाऊस पडला ना, तर दुसऱ्या दिवशी पाऊस नाही ना पडला सगळे रस्ते पूर्ण कोरडे होऊन जातात, कारण का पाणी साठायला हेच नाहीये. त्यामु सगळीकडे डोंगर, अजिंक्य तारा आहे बघा पाहिलाय काय अजिंक्य तारा?
होय बघितलंय की
बघितलंय अजिंक्यतरार? आताता आता खूप डेव्हलप झालाय. आता अशात पाहिला नसेल तुम्ही, खूप डेव्हलप झाला अजिंक्यतारा.
हा मी मागच्या वर्षी आलो होतो
हो का? ते तेव्हा एवढ डेव्हलप नसेल, आता खप रस्ते वैरे छान केलेच बगा अजिंक्य.
हो आता जरा होय होय आता जर रस्ते डेव्हलप केलेत म्हणजे मोबाईल वगैरे दिस तेच ना, बघितलं आम्ही फोटो वगैरे गुगलला दिसतात तेच की.
आ
हो बघितलं की
बघितले ना? य योतेश्वरला वगैरे रस्ते खूप छान केलेत. म्हणजे असं ह म्हणजे झाडे झाडं वगैरे आहेत, हा.
फिरायला काय वाटत नाही सातारामध्ये
नाही वाटत आणि ठोसेघरला त तुम्हाला सांगते एवढी गर्दी असते पावसाळ्यामध्ये इतकीे लोक जातात ना ठोसेगरला म्हणजे हे व्हायला तापोळाला पण बोटिंगला
हो बोटिंगला वगैरे पण जातात
पण बघणा फुल पाहिली का काशचे
हा फुलं पण पाहिलेत
पाहिले आहेत का?
हो
अर फुलांना तर काय पाहायला तर इतकं ह असतय गर्दी म्ह आणि गाडी पण नाही कुम कुठल्या कुठे लावाव लागतय
हो, गाडी पण कुठला पप्किंग कराव लागते आणि मग पुढे चालत जावं लागत.
पुढं चालत जायला लागत गाडीचं पण. खूप पार्किंग कुठल्या कुठे करायला लागते गाडी पण नाही कुठून कुठून कुठून लोकं येतात माहिती आहे का तुम्हाला?
हो लांब-लांबून लोकं येतात बघायला.
बघायला कास बघायला अरे हे फुलं पाहाला आरे त्या फुलांना तुम्हाला माहितीय कि ह्याच्यात काय ते परदेशातले सुद्धा पर्यटक येतात
होय पर्यटक येतात म त्यांना शूट वगैरे करायचं अस
हा आणि परदेशातल्या पर्यटकांसुद्धा म्हणजे मध्ये सुद्धा हे कासची फुलं खूप फेमस आहेत. ऍक्च्युली माहिती आहे का इथला आमचा अ बोगदाचा भाग जो आहे का नाही सज्जनगड जायचा तो सुद्धा तो बोगदा पहिल्या वहिला बोगदा आमच्या साताराचा.
हा हा
पहिला म्हणजे साताऱ्याचा काही म्हण, पूर्ण ह्याच्यातला जिल्ह्यातला पहिला बोगदा बनवलं होता चिरकुणी बनवला लक्षात नाहीये पण पहिला बोगदा बनवलेला होता.
हो.
मंदिरं वगैरे सुद्धा इथली बरीच एवढत की नाही आता इथ त्यात शिवाजी महाराजांच्या वंशीजच आहेत सातारामध्ये. तर काय उदयनराज आणि शेवंता राजे मग काय? त्यांचं पण हे आहेच ना जलमंदिर आहे त्यांचं हे आहे. त्यांच हे आहे त्यामुळे आमच्या इथं शि शिवाजी महाराजांची चीव अ जयंती सुद्धा खूप म्हणजे एवढी मोठ्या प्रमाणात साजरी होते का नाही. खूप मोठे प्रसादते असे आहेत आय छान आहे हा आणि कॉलेजेस वगैरे आहे सगळं आहे.
हा कॉलेजेस वगैरे भर होय अजून पण भरपूर आहे सातारामध्ये बघण्यासारखं खूप काय काय आहे.
हम्म अजून तर लोकांना छान वाटतं इथे आल्यानंतर
हा निसर्गरम्य वातावरण आहे ना साताऱ्यामध्ये असं लोकांचे जास्त चा करते नाय.
काही नई, अगदी बरोबर आहे इव्हन इथं जे राहतात का नाही लोक. ते तेच म्हणतात कि उम्म म्हणजे आणि समजा पुण्याला वगैरे शिकायला असले तर आर त्यांना इथं छान वाटतं ते म्हणतात कि बाबा अ कितीही कुठ, कितीही कुठे गेलं तरी हा. जे मुलं जे मुलं-मुली इथे इथले म्हणजे पुण्याला जॉब करतात ते शनिवार इथे आले की त्यांना खूप बरं वाटतं.
हो
ते म्हणतात खरं आपल्या आपल्या हेच्यात छान वाटतं कसं आहे पहिल्यापासनं हा एक्चुली म मी आमचं काय मी लग्नानंतर आम्ही हेया हेया मिस्टर इथेच राहतो ते बा मग त्या मी इथेच ना लग्न झाल्यापासून त्यामुळे सात ताऱ्या मध्येच मुळे त्यामुळे हम्म आधीपासनं साताऱ्याचा माहितीच होती. छा छान वाटतं आता साताऱ्यामध्ये कुठेही गेलं तरी छान वाटतं.
सातारा बघण्या सातारामध्ये बघण्यासारखं खूप काय आहे.
नाही खरंच आहे आसपास पण बरंच काही आहे अगदी एक-दोन दोन-तीन दिवसात तुम्ही फिरायचं ठरवल तरी दोन दिवसात खूप छान फिरू शकताय. हेरिटेज वाडी पण आहे आणि ही पण आता खूप म्हणजे ही छान झालेत. कन्सेप्ट अशी आहे ना काही काहींची की असं फार्म हाऊस तेप कर तात जिथं गेट टुगेदर होऊ शकतं आणि छान सगळ्यांना कुणाचं काय असलं गेट टुगेदर असलं लग्न असलं लग्न तर किती होतात ती ते हेरिटेजवाडीला वगैरे आणि हेज्या सारखं म्हणजे हेजे पिकनिकस पॉई पॉई पॉईंट सार
पॉईंट सारखं हा, डेस्टिनेशन वेडिंग पण छान वाटते ना?
एक्झॅक्टली डेस्टिनेशन पण, खूप छान होता तिथं तसे हच्यामध्ये, अ ह्याच्या साताच्या आसपास आणि अ जवळ जवळ असल्यामुळे, कसं आहे म्हणजे अगदी, प्रॉपर साताऱ्यामधल तिथल्या तथे करू शकतात- असं, इकडे पण ना हे क्षेत्र माहुली तिथे पण छान आहे, म्हणजे नाही का अ महादेवाचं मंदिर आहे, तिथे पण तिथे पण होतात की म्हणजे ह असं हे, हा होतात की होतात की माझ्या ओळखीची मुलगी आहे, तिथं तिथंच झालं होत प्रीवेडिंग खूप म्हणजे, छान असं ऐतिहासिक ठिकाणी छान वाटतं.
हा.
इव्हन सातारमध्येध्ये खूप ऐतिहासिक, चांगली मंदिर आहेत.
हा.
नटराज मंदिर आहे खूप आहे, म्हणजे फुटक्या तळ्याचेथे गणपती मंदिर आहे. प्रत्येक मंदिराचा वेगवेगळा इतिहास, वेगवेगळ सगळं हे आहे, त्यामु हम्म छान वाटतं त्यामु मग तुम्ही, जॉब करता का?
हो जॉब म्हणजे आता सध्या जॉबमध्ये नाही, मला पुढे एमसी एस साठी ऍडमिशन करायचं आहे ना त्यामुळे जॉब सोडलेय, मी आता.
अच्छा! कुठे घेणार मग?
मग तर बघू, मला आता कुठ